बला
हॅलो बला
माझी वयस येते
स्मार्क सेविंग्स होत ह
हॅलो तुझ वॉईस अडकतोय तुझ वॉईस अडकतो
अ तर मला तू ओके तर मला तू मोहजची रेसिपी सांगू शकशील ऍक्च्युली माझे मी तुला तीनदा कॉल केलेला म्हणजे पहिल्या कॉलला आपण व्यवस्थितरित्या बोललो डेली बद्दल बाकीचे म तीन कॉल्स लागले तर हा लास्ट तर मला खूप मोमज खाऊ वाटले आहे आणि तुमला शेअर करू शकशील मोजची रेसिपी
हा का नाही मी सांगेल ना तुला मूवज तुला कशी मूवज खाईल तुला कस
मला स्टीम के म्हणे सम के ज आणि हेल्थी देील पाजेत म्हणजे ते व्हेजिटेरियन पाहिजे त्याच्यामध्ये सर्व भाज्या वगैरे असतील हेल्दी देखील असेल
बघ मग मी तुला ना वेस्ट मोमोची रेसिपी सांगते त्यात तू तीन प्रकार तुझ जर तुला इचछुक असशील तू तर तू त्यात आणि वाढवून तीन प्रकार करू शकतेस तर पहिला पहि त्या स्टीम मोमोज करण्यासाठी जर डो टू हेल्दीी खाणार अशी तर राईस पेपर म्हणून एक शीट भेट ते बाहेर त्याच पण तू बनवू शकतीस किंवा आपलं अ म मैद्याचं पीठ असत ना त्याच पण तू बनवू शकतेस आणि गव्हाच्या पीठाचे सुद्धा तू मोमोज बनवू शकतेस पठाच तस होते तेवढ्या टेस्ट येत नाही हा तर त्याच्यासाठी तुला पहिला काय कराव लागेल कि आपलं जे मोमोजच फिलिंग असते ना ते ती बनून घ्यायची त्याच्यासाठी काय करायचं पहिला जर तू पनीरचे खाणार असलीस तर पनीर पहिला स्मॅश करून त्यात चिली फ्लेक्स अरव्यान घालून ठेवायच
हा
हा मग त्याच्यानंतर न दुसऱ्या टाइमला आता पहिला काय करायचं एक कडे घ्यायची त्यामध्ये पहिला काय करायचं कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा त्याच्यानंतर कोबी किसून घ्यायची ज त्याच्यानंतर न गाजर एकदम बारीक चिरून घ्यायच जर तुला कॅप्सिकम आवडत असेल तर तू कॅप्सिबल घेऊ शकतेस एक कारदात कॅप्सिकम घेऊ शकते त्याच्यानंतर कढई आणि त्यात दीड ग्लास पाणी टाकायचं आणि तिची कोबी आपण काढलेली ये ना किसलेली आहे ना तिला वॉश करून घ्यायचं तर ते कॅप्सिकॉम आणि गाजर थोड बॉईल करून घ्यायचं म्हणजे कस ते मऊ होती आणि जेव्हा आपण स्टफिंग भरतोय ना आणि वाफ काढतोय तवा ते तोंडात विरगळल असं होतं मग त्याच्यानंतर काय करायचं ते सगळं करून घेतलीस मग एक कडई घ्यायची कडई हे ही सगळ करून घेतलीस मग कढई ठेवायची मग त्या कडईत पहिला कांदा गाजर आणि अ आपलं कोबी जी आपण खिसून धुून काढून घेतलेली आहे ना ती कोभ टाकायची त्याला चांगलं स्वाती दे म्हणजे अकसू द्यायचं त्यांना अकसू
हा
हा मग ते आणि त्यात काहीच टाकायचं नाही तेल टाकायचं नाही काही नाही नुसतं वाफेवर त्यांना आसू द्यायचं मग ते झालं त्याच्यानंतर जर तुझ्याकड सेंदा नमक किंवा पिंक रॉक सल्ट असेल ना तर ती टाकायची वरतून थोडीशी आणि त्याच्यात टाकायच सोया सॉस सॉस आणि त्याला प्रॉप पर स्वते करून घ्यायचं जोपर्यंत त्याच्यात ना असं स्मेल येत नाही ना तोवरपर्यंतला टॉप्पर कि त्याच्यानंतर न त्याच्यानंतर ना काय करायचं कि आपलं हे असत ना पनीर जे आपण चिली फ्लेक् सॉरी वनो मध्ये ठेवलेलं आहे ते त्यात टाकायचं
हा
त्यात टाकायचं आणि त्यात काय कराायचं ते काय करायचं कि अ एकदम स्वते स्वते स्वते स्वते करायचं आणि साइड ला काढून घ्यायचं के आणि त्याच्यानंतर ना साईड ला काढून घेतल्यानंतर ना आप साईड ला काढून घेतल्यानंतर ठेवून घ्यायच साईडला मग आपण डोफ घ्यायचा मळायला मग त्यात काय करायचं पहिला मैदा घ्यायच आणि जर तुला मैदा नको असेल तर राईस पेपर शीट मी बोललेले बघ तुला तर ती शीट घ्यायची ती शिटला ना पाण्यात भिजून काढायचं ओके पाण्यात ना भिजून काढलीस हम्
हो
हम्म हॅलो
हा तम ना
काही
हा बोल येतोय मला. तुझा आवाज त्यानंतर म्हणजे तू बोलीस की पाण्यातून भिजून काढायची हा ही बाकीची मी प्रोसेस म्हणजे बघितली आहे म्हणजे जसं की मैदा हॅलो
हा ह हा हा मग काय करा दिदी ते शीट आहे ना शीट जे तुम्ही भिजून काढलंय ना आता जी तुम्ही स्टफिंग रेडी केलती मोमोजची तेच स्टफिंग त्याच्यामधी फिल करायची आपल्याला. फिल करून फिल करायची ती स्टफिंग आणि काय करायचं कि अ त्याच्यावर ना ती स्टफिंग फिल केलीस ना. हॅलो मोमोजचा शेप द्यायचा त्याला प्रॉ परली तुला जर गोल पाहिजे असतील तर गोल. तुला जर म्हणजे असे, हो जे शेप पाहिजेल असले ती दे. वाकडे तिकडे वाकडे तिकडे पाहिजे असेल तर तू तसा शेप देऊ शकतेस किंवा लांबडा शेप सुद्धा देऊ शकतेस तू.
ओके
मग मग काय करायचं आता तुम्ही शेप तेन दिल्या ना आता आपल्याकडे इडलीच ती न कुकर ती न असते ती माहिती तुम्हाला?
हो हो
हा मग ते इडलीच कुकरमध्ये एक एक तुम्ही असं मोमो सेन ठेवा आणि त्याला स्टीम करा मतलब ते कुकरच खाली पहिलं पाणी आणि लिंबू टाका कट करून.
ओके लिंबू नि काय होईल म्हणजे लिंबू का टाकायचा?
कारण की ते खाली असं मतलब काळं होत नाही कुकर आणि मतलब हा काळं होत नाही आणि ते काय भाजत नाही.
ओके चालेल हा
म्हणून मग नंतर तुम्ही काय करा हा मग नंतर काय करायचं आपल्याला आता तिथे कुकर तुम्ही घेतला पाणी लिंबू जर टाकला ना एक एक मोमोज टाकून त्याला बंद करा आणि पंधरा मिनिट नुसतं पंधरा मिनिटच त्याला ठेवायचं. पंधरा मिनिट ठेऊन त्याल न असं स्टीम तिन देऊन तुम्ही ती काढा काढून तुम्ही बघितला ना तर ते छा जरा आहे ना एकदम असं गोल्डन नाही करायच असं आपल्याला नाही करायचंय नुस तर ते अ जे अ न आता पीट केलंया असं केलं ना ते जरा असं शिजायला पाहिजे तेवढंच करा.
ओके म्हणजे टुथपिक घातल्यानंतर अ व्यवस् टुथ बा व्यवस्थितरित्या बाहेर किंवा एखादं स्पून आपण त्याला टोचवलं तर आत जाऊन व्यवस्थितरित्या ते बाहेर यायला पाहिजे जेसे जेणेकरून त्याला चिटकायला नको असं पीठ शिजल असं आपण त्याला स्टीम करायचं.
होय तेवढं तुम्ही स्टीम करायचं बरोबर म्हणला तुम्ही, मग त्याला असं एकदा पी या फिर तुम्ही बघा चेक करून चाकून आत असं किंवा अगर ते क्लिनली बाहेर निघल तर ठीक हाय नायत तेला अजून स्टीम द्या आणि पंधरा मिनिट म ती होतयच.
ह प्लेम वर करायच स्टीम का लो? फ्लेम वर म्हणजे कसं? पाणी कसं?
मीडयम फ्लेम वर पंधरा मिनिट.
ओके चालेल. तर हे आपण मोमोज मोमोज आहेत ना जे बनवले. ते आपण कशासोबत खाऊ शकतो? किंवा त्यासाठी काही म्हणजे, वेगळी किंवा गळी म्हणजे कशा सोबत ते खाऊ शकतो आपण?
हा तर बघा मोमोज अगर तुम्हाला खायचयं तर तुम्ही एक काम करा चटणी पण येते त्याची अगर तुम्ही डायरेक्ट शेजवान चटणी बरोबर खाऊ शकता, तर ठीक आहे. नाही, ते ग्रीन चटणी नाही तर आंमली खजूरची चटणी या फिर एक आता मोमोज म आता बाहेर तुम्ही बघितलं, तर तिने काय करताय? रेसिपी सांगते चटणीची ते मायोनीज घेतात. मायोनीस. मधी केचअप टाकतात. केचअप सॉस. आणि सोया सॉस. आणि शेजवान चटणी.
हा.
तेवढं आणि त्याच्यामध्ये जरासं मीठ टाकतात, मीठ टाकून त्याला एकदम असं चटणी बनवतात. एकदम फेटून घेतात.
ओके!
ते पण एक चटणी होत, ते तर लईचं भारी मतलब लई भारी होतयं, ते टेस्ट साठी मोमोज ला. मायोनसची आणि नाहीतर, नुसत मायोनिस बरोबर आज तुम्हाला, आवडते मायोनिस तर नुसत मायोनिस बरोबर पण तुम्ही खाऊ शकताय.
छान पद्धतीने तुम्ही रेसिपी सांगित छान वाटलं आणि आपल्या शरीरासाठी हेल्दी असतं म्हणजे अ मैदा थोडा म्हणजे तर तुम्ही राईस पेपच परत अजून गवार पिठापासून म्हणजे सेम प्रोसेस आहे. त्या तुमही माहिती सांगितली. साहेब कुटुंबी असं. त्या
टेस्टी
जसे तुम्ही बोलला.
हा
आणि सेंधा नमक मेन म्हणजे पिंक नमक जे होत, म्हणजे अजून
हा. हम्म!
तो आपल्या बरोबर आपल्याला, पोटाचे आजार न ते मना नाही, याची काळजी घेऊन तुम्ही माझ्यासाठी हेल्दी अस मोमज सांगित आणि त्या सोबत चटकदार तुम्ही म्हणजे मेयोनीज वगैरे हे करून तर खूप छान वाटल आणि तुमच्या रेसिपीने ट्राय कर आणि त्याचा तो किंवा त्याचा फीडबॅक नक्कीच तुम्हाला शेअर करेल धन्य
ओके मग तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा एवढा छान तुम्ही फीडबॅक आम्हाला दिला त्याच्यासाठी थँकू मग तुम्ही नक्कीच मोमोज ट्राय करा
हो मी नक्कीच करेन म्हणजे जस्ट आज मी मला जस बोल की आमच्या घरी पाहुणे येणार आहे तर मी नक्की
हा
हा तुमचा वेळ कशात